हॅलो,
आवाज ऐकू येतो का?
होय, येतोय. तुम्हाला? हम्म, बराय. काय नाही बघ बसले. तुम्ही काय करायलात?
तो पण काय नाही बग. झालं का. जेवण ते?
हो झालं. तुमचं?
झालंय की.
बर.
हम्म. अलूनून काय चाल आहे मग.
टय नाही मच कायला.
काय नाही मी पण नि, निवांत बाळ पण झोपलाय.
बरं बरंता ब
बरो बर.
म.
काय लाग्नात, तारीख वगैरे काढले नाही.
हो, काढलेत.
एक सेकाब.
हो ठीिकस आहे.
काय शॉपिंग वगैरे काय केली का, नाय अजून
नाही अजून हळूहळू करायचं आता.
हां हां.. झोपले नाही का मग दुपारी अजून.
नाही तुम्ही,
मी झोपले
इंग्रेड
हम्.
नबर
शॉपिंग करायचं क लग्नाचं हळूहळू तसच.
अजून काय शॉपिंग वगैरे काय केलं नाही अजून करायचं हळूहळू.
साडे ते घेतले का नाही मग? हॅलो..
हॅलो ऐकू येत नाही तुमचं व्यवस्थित.
साडी घेतली का नाही म्हटलं अजून.
नाही अजून घेतले नाही घ्यायचं हळूहळू. हम हमम,, हम् हम्म
अजून का स्वयंपाक येतय का सगळं.
काय?
स्वयंपाक बनवायला हॅलो.
हो हो येतोय येतोय.
सरळ बनवते का.
हो. बनवते सगळ.
हम्म तुला कुठला रेसिपी येते चांगलं बनवायला.
मला दोसा..
हम्म.
तुम्हाला कुठला आहे ते. तुम्हाला कुठला रेसिपी आहेेते बनवता.
मला काय पावभाजी दाल चावल.
बस बनतय त.
हम्म
तुम्ही कसं बनवताय.
काय?
दाल चचावल.
काय आपलं मसूर डाळ ूळ डाळ लागते त्याला.
हम्.
मग भोपळा.
हम्.
मग मसूरडाळ मसूरडाळ थोडं जास्त टाकायचं. म्हणजे आता बघ अ. एक तीन ग्लास जर मसलदार जर घेतली म्हणजे आता दीड नाही तर दोन तेवढंच हे घ्यायचं आपलं अ. तूर दळ. हम् हे घेऊन आणि भोपळा थोडं मोठमोठ कट करून घ्यायचं. मग स्वच्छ पटवन. अ गोकळा ते त्यात टाकायचं मग कुकरला लावायचं.
हम्म.
बारीकशी दोसत चांगलं.
हम्.
ते चांगलंच हम्म. आणि भात मोकळं करायचं जरा चांगलं धुवन ते पण. पाण्यात टाकून गरम पाण्यात टाकून.
हम्म हम्म.
आणि ह्याला कांदा पण लांब लांब कट करून घ्यायचं जिरे मुरवेर. कोणी करताना टाकायचं.
ठीक.
हा. दाल चचावलचा मसाला गरम मसाला.
तुम्ही कधी घ्यालात का?
हम्म केले क.
छान झालं तर
हो.
हमम.
हम्म दाल चावल पावभाजी सारखा असतंय.
होय.
हम्म. तुला काय आवडते परत खायला.
मला पण हेच दाल चावल आवडते म्हणून विचारले रेसिपी कसं करतय.
हा.
हम्.
हम्म हम्.
अजून काही
काही नाही नाही वात.
ह् ह.
कोण ते आहे का नाही तुमच्या इकड काही पाऊस चालाय.
ओनच आहे पाऊस काय नाही आताय चार पाच दिवस झाला.
हां.
तमच्याकड
पाऊ
बर हम्म हम्म. आजल काय मग
देऊन झालेय मग
हो झालं.
दुपारी जेवती का नाहीग बर.
नाही, सकाळी तेवढंच आजच दुपारी जेवले.
हा.
हम्म.
नाश्त्या वे काय करताव का नाही मग.
नाही करत आम्ही काय नाश्ता तुम्ही.
हा हा.
तुम्ही.
मी पण काही नाही असं ते काय करत नाही.
हम. हम् हम्, बाळाचं नाव काय ठेवलं मग. अ छान ठेवलं. हम्म. अजून का.
य त्याना पण आता बघा आपण घातलंय त्याला.
प प हो बर.
अल् इत्र येत आवत् येतली.
हो बके. वारं पण आहे, थोडं जास्त. वा मळ हवा देत. परथां म
काय बिझनेस वगैरे काय आहे. का काय करायच.
काय काय नाही सध्या तरी.
लग्न झाल्या वर काय त्यात.
तेच काय तर प्रायव्हेट जॉबमध्ये बघा. प्रायव्हेट जॉब म जॉब बघाव म्हणजे.
काय बिझनेस टाकलं तरी म्हण काय स्वतःच.
तेच स्वतःच बघू आता. कराय विचार चालू आहे. कायतरी करायचं म्हणून हम्म.
काय तर होम बिजनेसच करायचा.
हो.
तेच परावडते.
हा, तुम्ही काय करताय बिजनेस?
मी काय नाही क.
हा राहायला कुठे आहे तुम्ही.
काय नाही बाई. चारेत.
हा.
पर्सनल गोष्टी विचारायचं नाही. म्हंटलं विचारायचं नाही.
बर बर. काय मग आणि काय. होय हा हा. काय म्हणतोय.
त्यांना लहान आहे आता काय होत नाही म्हंटलं.
हो.
ती शांत होती तिचं काय नव्हत.
हा.
अर हेना कस वलिफे होतय काय होतेय काय म्हण एवढं काय कळत नाही.
हा ह झाड कायल उडक असय.
बघायचं झालं.
हा हा.
झोपल्याने का दुपारी मग अजून?
नाही जपले त्या अजून कोणी झोप येत आता झपतो नंतर.
हम्म.
हम्म.
कमी झालेय का अजून आहे जास्तच?
जास्त आहे अजून.
हा.
कमी काही नाही हम्म. या.
पाऊस पडल्यावर कमी होते.
हो हो.
हो.
शिक्षण झालं असेल ना?
काय म्हणताय. व्यवस्थित आवाज ऐकेत नाही तुमचा?
शिक्षण पूर्ण झालेय ना म्हटलं तुझं सगळं म्हटलं ग्रॅज्युएशन वगैरे कम्प्लीट?
झालंय झालं डिग्री झालेय कमप्लीट. ह. ह.
चालत.